हॅलो
हॅलो
हा हॅलो आवाज येतोय का
हा येतो येतो
हा हा हा हा थोडा रेंचा प्रॉब्लेम आहे बोला बोला काय म्हणतात हो हा पाऊस येते पाऊस चालू आहे जोरात तिकडे तिकडे आहे का पाऊस
आत्ता मगाशी पळून गेला बघा
होय इकडे पाऊस चालू आहे थोडा रेन चा प्रॉब्लेम आहे
अगदी दहाच मिनिटं मोजून पाऊस पडला त्यानंतर पाऊसच गेला पूर्णपणे तुमच्याकड किती वेळ झाला पडालाय
आमच्याकडे रात्रीपासून चालू आहे पाऊस चांगला कालपसून चालू झाला बर कालपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे तिकडे पाऊसच नव्हता इतकीि दिवस कालपासून चालू झालाय बघा आणि आमचा थोडा मराठवाड्यात भाग पडतो ना थोड उशीर झालाय पाऊसाला लेटच पाऊस येतोय
लेट होते पण तुमच्याकडे पडू तर राहिला य मोजून तम्हाला सां हाताच्या बोटवर मोजत दच मिनट बरोबर टामिंग पाऊस पडलाय.
उलट तुमच्या भागात तर जास्त पाऊस म्हणावा आमच्या भागात तर पाऊसच पडत तुमच्या इकडे पाऊस पडला तरच आमच्या इकडे पाऊस येतोय
काही नाही मागच्या वर्षी वेळ तुम्हाला सांगत आमच्याडे एवढा पाऊस होता का नाही घर पाण्या केली गेली ती आमच्याकडे एवढं
हो पूरच येतो डायरेक्ट तुमच्या इकडे
हो पुरच येतो आता तुम्हाला सांग मागच्या वर्षी की आमचं घर पण गुडग्यावढं बुडलेलं
अरे बाप रे!
हो काय नाही राहायचं काय नाही एक सगळं काह ते जे इलेक्ट्रिकल आहे ते सगळं बेडवर मांडायचं बाहेर पडायचं हितन वरजची घर त्यांच्या एक तर ज जाऊ राहायचं नाही तर इथं पप्पांचे फ्रेंड आहेत त्यांच्या घरी जाऊन राह्याच
अच्छा अच्छा! चांगलं आहे ना मगं काहीतरी आणि पण तुम्हाला पण प्रॉब्लेम पण दर वेळेसच असत कोल्हापूरला तर एकदा मागच्या वर्षी तर किती पूर आलेला
दरवेळेचा दरवेळेच नाही कसं झालं माहिती आहे का आमच्या घरा- अशी वडा आहे पण आधी कसं होतं वड्याचं पाणी अ खाली जात होत आता ते माणसांनी घर बांधण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी कसाठी जागा त्यांनी त्याच हे मोडले त्याज त्यामुळे ते इकडे याय लागलय पाणी असं झालेे आधीपर्यंत पूर कुठ येत होता
हा ते पाणी अडवल्यासारखं झालंय म्ह ते सगळी इकड जमा होतय अस हून गेलय- मगं तुम्ही त्या त्या काळात काय करतात मगं तसं
त्या त्या काळात मगं पप्पांच्या फ्रेंडच्या घरी किंवा मम्मीच्या फ्रेंडच्या घरी जावं लागत तर इथनं म्हणजे आमच्या इथून एक तीन चार गल्ल्या सोडल्या क त्यांचं घर आहे ना मगं तिकडं पाणी चढत नाही ह्याच्यावर
अरे बा खूपच प्रॉब्लेम आहे मगं तुम्हाला तर मग हे सम असं म भांडे वगैरे काही घरातलं
भांडी वगैरे इलेक्ट्रिक वस्तू कस बेडवर मांडायच्या भांडी वगैरे काय घेऊन जायचं नाही भांडी कसं सगळं ऑलरेडी बरे ठेवलेलेच असते कारण पाणी पाऊस जर समजा जोरात चालू झाला की माहीत असते पाणी म्ह ऑलरेडी ठेव म्हणजे कपडे वगैरे भरून बाधून
आणि बाय च्यान्स समजा पाऊस जास्त झाला आणि बेडच्या वरपर्यंत आलं तर नुकसानच आहे ना सगळं मग
नुकसान म्हणजे दोन हजार वीसच्या टामीला तुमं नुकसान म्हणजे जवळजवळ पूर्ण घर एकेकांची पाण्याखाली चंदूर आम इथे चंदूर म्हणून एक गाव आहे तर तचं पूर्ण जवळजवळ घर पूर्ण पाण्याखाली होतं
बरं बरं.
प्रॉब्लेम झाला की रात्रीत न पाणी आलं काय बाहेर काढायचं कळ ना धान्य बिन्य सगळं द्यायचं आणि नशिबानं तुम्हाला सांगतो त्या खालच्या साईड ला राहण राहण्या
हम्म हम्म हम्म--. पण ते सगळं आलंच की दरवर्षी आवरा हे करा ते करा पुन्हा ठेवायचे प्रॉब्लेम
पाणी येऊन गेलं कनी ते कचरा सगळा आला
आता तुम्हाला या आता पावसाळा आलाय म्हणले की सगळी तयारी करूनच ठेवावं लागत असेल ना सगळीं
तयारीच असते त्यामुळे सगळी तयारीतच असतते इकडच्या सा च्या भागावर पाणी येणार तयारीत असत्यात ऊन काय म्हणजे आम धान्य वगैरे घेतो नाही पावसाळी इकडे धान्य बिय कोण घ्यायला बघत का पाणी आलं तर ते धान्य कु ठेवणारायसा तुमी.
हो ते पण आहे बरोबर आहे.
उचलून ठे न्यायचं म्हणलं तरी सुद्धा एवढं एक एक एक वस्तू हलवस तो वर
हम्म हम्म घर भरून जाते बरोबर आहे. आणि पुन्हा माणसं ते आपल्या घरातले जास्त फॅमिली मोठी लहान त्याच्यानुसार पण राहतं ना सगळंच ते पण अवडच सगळं पण राहायचे प्रश्न सगळं पावसाळा काय आता नाही नाही म्हटलं तर दोन अडीच महिने सहज चालत तोय.
होय पाणी काय थोडं येतं एकच तास राहतं पाणी लई वेळ पण राह नाही पाणी आ पाणी एकच तास राहतं पण ते एक तास आम्हाला सगं वाटलं होन जातं पूर्ण घरबिर एवढं घण केलेलं असत. सगळं काळे स्तर नाकी नऊ येत लई घाण करतं.
तुम्हाला कोल्हापूर तिथुम जवळ आहे सगळं जात असताना तुम्ही बघायला देवी रंकाळा
पन्नास जास्त नाही पन्नास किलोमीटर आहे आंबबाईला जर तुम्ही गेला क आंबाबाई बघण्यासारखं ठिकाण आहे. नवरात्रीमध्येध्ये बघा तुम्हाला सांगा मर म्हणजे चालत जातो देवीला इथन पन प हो पन्नास किलोमीटर पडत जास्त नाही पन्ना किलोमीटर पडत इतना रात रात्री सव्वा आठ साडेआठला निघाय तर सकाळी चार चार वाजता किंवा सहा वाजता चार ते सहाजेर्यंत आम्ही पोहोचतोच तिथं. पोचलं गी लाईनीन दर्शन घ्यायचं रात्रभर जागर नसते फक्त एवढं रस्त्याला कसं असत सगळी माणसं खायला वगैरे ठेवल्या असतात कारण दान छान छान वाटतं सोडा फक्त कसं होतं पाय जरा भासत्यात नंतर नंतर चप्पल नसत्या पाेत आणि रस्ता कस एक सारखा नसतो कुठं कुठ उकरलेला असत ते दगडं बिगडं ते लाग लागा लाग जगती भरपूर लागा लागी होते पण हा देवे आनंदाने असतो एकढ
म नाही पण ती सगळ्यांसोबत जाणं एक वेगळीच मजा राहते ना जसं ज की आता हे आषाढी वारी सारखं दिंडी वगैरे जाते त्या त्याच्यासारखंच एक प्रकार छान आनंद एक प्रकारे वेगळा काहीतरी आणि थोडस चालत गे पावतो लवकर पावेल तरी लवकर देवी
देवी पाव पावायला आणि जागृत देवस्थ
जागृत दिवस आणि मी बघितलेली आहे माझी मावशी अस तिकडे एक वेळेस मी एकदाच बघितली खूप छान मंदिर आहे पण खूपच सुंदर
मंदिर छान आहे आता तर आ तुम्ही कधी येऊन गेलाय देवीला
हम्म झाले मला आता एक वीस वर्ष झाले अस
हा मग तुम्ही आत्ता या आता सध्या तुम्हाला पट णार नाही देवीवर देवीच्या मंदिरावर कळस चढवलाय आणि सध्याच्याला देवीच्या मंदिरातच तुम्हाला सांगतो गुप्त वाट सापडलेले भरपूर भरपूर काय सांगले अग्नकुंड असते म ते मोठच्या मोठ अग्निकुंड ये तरता सध्या महालक्ष्मी देवीच्या मंदिरात खूप मोठा अग्निकुंड साप पडली सध्या त्याच्यावर काम चालू आहे आणि ऐतिहास ऐतिहासिक गोष्ट म्हणजे तुम्हाला एवढं मस्त झालं आता सध्या काम चालूय म्हणून दसऱ्यापर्यंत त्यांना बहुतेक काम आवरायचं देवीच्या मंदिरावर कळत चढवलं कार तो पण एक दीड कोटीच्या आसपास काय तर हाये त्यो हा सोन्याचा चढवलाय.
अरे बाप रे बघायला यावर लागते मग आता
यावं लागते न यात तुम्ही आणि ग झाले आहे जी गुप्त वाट साप आपटलं की खाली जायला असं म्हणजे ह्याच्यासारखं असते माीती आहे का आपण अ खालचं घर म्हणतो आपण त्याला काय म्हणतो आपण त्याला तळघर तळघर टाईप मध्ये सापड भरपूर काय काय सापडय लाग शोधशोधे अजून चालूच आहे ते अग्कुंड तेवढं सापडले त्याला... फक्त साईड न त्यांनी
आणि अशा जुन्या पुरातन गोष्टी सापडल्या तें थोडसं म्हणजे वास्तू ह्याच्यामध्ये पण ठरत तात न आपल वस्तू संग्रहलया मध्ये पण ठेऊ शकतो आपन त्या वस्तू. हम्म ते पण छान आहे म्युझियम वगैरे छान पण बरच चांगलं म्हणज तें बरच काय त, सुधारणा झाली त्या मनानी, बरच लोकांन त म्हणजे एवढं हा लक्ष बर गेलं की एवढं बाबा एवढं असू शकतो त इथं म्हणून मंदिराव्यतिरिक्त सुद्धा
मदिर व्यिरिकत म्हणजे काम त्यांनी चालू केलंत कस ते खोदाखोदी चालू होते आणि तिथं सापड्यला लागलं, अग्निकुंड सापडलं त्याच्या शेजारी त्यांनी तें त्याला काय केलं पत्र लावत कारण खाली अजून खाली त्या पायर तयार अजून केले नाही आहेत. अजून काम चालू आहे अजून म्हणजे शोधशोध चालूच आहे मग तिकड पायऱ वगैरे हा... तळ घर सापडलेलं पण तिथं पण अजूनालीच काम चाल देवी बरोबर तुम्हाला सांगु देवीच्या मंदिराच्या खाली बरोबर तळ घर हाय ते.
अरे वा काही ना काहीतरी अजून गोष्टी सापडत सापडत जातील त्यांना आता समजा हळूहळू.
थोडा अजून पण चालू आहे त्यामुळे त्यांच्या डोक्यात अजून कस बांधकाम करत करत चाललेल त्यांनी कशसाठी काढलेलं पावसाळ वगैरे हे होतं ना त्रास होत तना
असतो बरोबर आहे.
त्यामुळे त्यांनी जागा जास्त व्हावी म्हणून करायला तितकाम आणि ते सापड्या पायऱ्याच फक्त पडल्या म्हण तने अजून खोदाखोद करायला लागले तर खाली तळघर सापडत गेला. असं झालं आणि त्यांनी मेन म्हणजे कस झालंय काम भरपूर करायला लालेत कोल्हापूरवर ह्या वर्षी त्यांनी भरपूर काम
आता कसं झालं त्यांना एकदा कळून चुकलं ना तें. ते एक एक वस्तू सापडतात त्यांना अजून काहीतरी म्हणजे चांगलं नवीन सापडे याच्या शोधामध्ये आहेत समजा एक प्रकारे तें. अजून काही ना काहीतरी कामम अजून काही ना काहीतरी गोष्ट सापडतील. तिथे छान आणि तुमच्या तिथे ते जोतिबा पण आहे बघण्यासारखं जोतिबा.
जोतीबाचं मंदिर पण चा छान आहे आता सध्या कसं तिथं पण बांधकाम चालू सगळीकडे तुम्हाला सांगू जवळ जवळ कोल्हापुरात... बऱ्यापैकी मंदिरवर काम चालू आहे बऱ्यापैकी म्हणजे आदमापू पूरमध्येध्ये चालू होत जरा जरा हा बाळू मामा तेचा आदमापूर ज जरा कमीी संपत आलं य काम. महालक्ष्मीवर चालू केलेय आंबा ह्याच्यावर चालू केले जोतिबावर चालू केले एवढी ही कामंचालू.. सध्या म्हणजे देवी ऐिहासिक सगळं शोधयला लाग शोधशोध भरपूरून केली कळून.. चुकलंय ना त्यांनाय इथं काय तर आय गुपत काय तर हय म्हणल्यावर कीं नाई.. प्रत्येकण तुम्हाला सांग जेल ते रिसर्च वगैरे चालू हाय आनी बघ बघण्यासारं म्हणजे एवढं हे केलंय. लय भारी केलेय ज्योतिबा आनी महालक्ष्मी... मी सहसा बऱ्यापैकी लोकांची कुलदैवत आहे तें.
त्याच्या मग गर्दी बारा महिने पण राहते आता आणि आता तर देवस्थान ठिकाणी तर जास्त प्रमाणात गर्दी आता.
तुम्हाला सांगतो ना नवरात्री जर तुम्ही आलासा तर तुम्हाला सांगो तो आंबाबाई आणि जोतिबावर तुम्हाला पाय ठेवाय जागणार नाही. नत्या रात रात्री चालत येणार तर न्हवं न्हवं इचल करून तू कोल्हापूर चालत जाणारी नाही नाही म्हटलं तर लाखो लोक आहेत.
हम्म.
गाड्याने वगैरे येणार गाड्याने येणार तर वेगळेच तुम्हाला सग लाईननीन तर लाईनीन दर्शन घ्यायं असते की नाही. लाईनीतसुद्धा अस एक एकदा वेळेस बसून माणसं पेंगत असत्यात. चालून वैताग गेले असतात रात्रभर. आमची स्वतःची स्वतःची कंडिशन तुम्हाला सांगतो, रात्रभर चालल्यामुळ तर पुढं लाईन सरकत नव्हती कारण गर्दी होती. भरपूर एवढी थकून आणि त ल झाल्यामुळे कसं ते देवीचं डयेक्ट दर्शन होते डायेक्ट म्हणजे, कस बाहेर न वगैरे आपणतो को डयर मुकदर्शन. घ्या निघून जाव कारण गडबड असते, एक वेळे पण एवढं रात्रीच चाललेलं असतय क नाही. ते मुकदर्शन
नको वाटतं ना! आता एवढं आपण लांबून आलो, इतकं मेहनती ना! बाबा कसं तरी दे देवीचं दर्शन तरी होऊन जावं असण वाट ना! मग पुन्हा वाटतं बाबा मुखदर्शनच झालं आपलं कमीत कमी लाई लागू होत दर्शन असं काही नाही, छान आहे, मस्त आहे, मंदिर ते मला पण यायच एकदा बघायला ते ज्योतिबाचं मंदिर पण बघायचं हे, आपलं आंबाबाईचं मंदिर,
आदमा पुरला जावा. रंकाळावर आत्ता येऊ नका! रंकाळवर आता येऊ नका! रंकावर अजून काम ल आहे तुम्हाला सांगतो त्यांनी कलरफुर ते हे असते मी ते का लायटिंग लागत. पाणी कलरफुल मध्ये फाउंटन तसं करायला लागलं काम चालू आहे अजून. अजून काम तिथलं झालं नाहीे.
आमच्या तर पैठणला आहे तसं.
हा मग ते अजून कोल्हापूरवर ते रंकाळा वर तेवढं काम चालू बाकी सगळं होत आले, आणि रंग तुम्हाला एक माहिती आहे का मंदिर आहे. गणपतीचे ते फक्त उन्हाळ्याचे दोन महिने पंधरा दिवस तेवढंच येतं पा पाण्या खाली जात, पाणी खाली गेल्यावर तेवढंच ते मंदिर वर येतय. ते मंदिर बघण्यासारखं आहे ते वर्षात ती एक मंदिर बघण्यासारख तुम्हाला सांगतो एवढी गर्दी असत्या देवाचं दर्शन निट होत नाही.
म्हणजे एरवी पाण्यामध्ये राहत आणि फक्त पंधरा दिवसासाठी
वर्ष तीनशे पासठ दिवसातलं फक्त पंधरा दिवस ते वर येत. हा बाकीचे तीनशे पाचशष्टे दिवसात हा बाकीचे सगळे दिवस ते पाण्याखाली मंदिर असते. पाण्याखाली पाण्यासारखं गणपतीचं मंदिर आहे, छान आहे मंदिर. बघण्या सरकार सोडा ल मोठं नाही असं
आता पंधरा दिवस म लोकांची किती गर्दी राह
गर्दी म्हणजे वाटच बघत वाटच बघत असते, अंगावर पाणी कस कंटिन्यू भरलं कंटिन्यू भरलेच असते, तेवढंच ते पाणी खाली गेलं की तेवढंच ते मंदिर वर येत आणि ते बी एवढं वर्षाच पंधरा दिवस कनई वाटच बघत असते ते, कधी मंदिर वर येते एवढं भारी बघण्यासारखं आहे.
हम्म! त्याची चांगली ऐतिहासिक गोष्ट आहे पण
इचलकरंजी पंचगंगा नदीवर कस महाआरती झाली, तिथ पण मंदिरात भरपूर हे केले त्यांनी नवीन नवीन मंदिर बांधल्यात. हे जे सूर्य देवाचं एक मंदिर बांधलंय परती ग्रह असतात कारण त्यांची देवांचे ती मंदिर बांधले. पंचगंगा नदीवर हा नवगृहाचे आणि गणपतीचं मंदिर आहेच तिथं थोडा मोठं त्याच्यात त्यांनी बदल केलात त्यांनी आता भरपूर,
बदल केले तुम्ही इकडचा रूट काही बघितला नसेल, औरंगाबाद इकड काही वेरूळ अजिंठा ह् इकडे पण बघण्यासारख आहे दौलताबा बात वेरूळ वेरुळ, अजिंठा, पुन्हा आपलं हे बिबिका मकबरा, खूप छान पाहण्यासारखं ऐतिहासिक गोष्टी इकडच्या पण. इथं तर घृष्णेश्वर मंदिर म्हणून खूप प्रसिद्ध आहे, वेरुळला सुद्धा इथून तीस शहरापासून तीस किलो मीटर अ वरती समजा बीबी का मकबरा पडतो आणि वेरुळ